ह.
हा बोल.
हा, ते एक दाखवलतो कानी, ते मगाशी झालं बग त्याच्यावर.
हा, आठ-आठ दाखवलं मला पण.
ऐक मिंट थांब, ऐक कॉल यायला, ऐक मिंट थांब.
हा, कट करू नको.
कोण आहे ग ही? ना हॅलो म हम हॅलो हो
हॅलो
हॅलो, बोल यालाय, यालाय
ते यशा कोण आलत का कोण आलत-
हा हा
मी काय म्हणालो माहिती आहे काय
हा
ते अपडता आलई न आता
हा
मग काय करूया तू खानार आईस्क्रीम खाणार आहे तुम्ही आईस्क्रीम मम्मीला घे तुझ्या
नाही डोकगत
नाही तर मागवलअसत ग दोन काय
डोकं गच्च झालं आधीच
ान सत्तर रुपयाला चार मावलं असतं पस्तीस रुपयाला दोन पडलं असतं ना
हम्म
त्या ना कुठं कायतू बू काय होते ते बाघलाटं भारी बेली
हम् नको बाबा अस् ोकरु डोकं धुकायला आधीच उकडाली एवढं खरं माझं झोक क मी काय म्हणालोय, आपल्या भाजेच आपला भाज्याच हे टाक, की मम्मी तुला आईस्क्रीम पाहिजे, फुकट हाय का
फुकट आहे का नाही पस्तीस रुपयाला दोन आहे म्हणा
पस्तीस रुपयाेला दोन आहे हा गुलकंद आणि कुल्फी, कुल्फी गुलकंद आणि मावा,
कुल्फी दईत फक्त
पैसे देन पैसे देणार तू चांगली तर आहे रोय मोठी गुलफी का बारकी आहे
अगं इथली खा नाहीस तू ह्याच्या बसली
नाई
र ह्या बसली काय नाहीस काय तू सरवणी बसली त्या
नाही रे
आम्ही खाल्लेली गुलकंद दोन वेळा पंचवीस रुपयाची आणून भाजू लागलेली त्यामध्ये गुलकर्न ढिग बला मावा कधी खाय नाही ळीसोबीची
मोठे आहे नव्ह नाही तर यायचं आणि बारकी यायच जची
नाही रेग्युलर साईज असत्या म्हणजे जे आपल्या गाड्या मिळती दहावाली ती नस त्या जरा मोठी साईज असत्या फक्त मी खाल्ल्या गुलकंद. मावा म्हणलीस तर मावा मोठी आहे. मावाची बघितलीस कनी मावाची मोठी गुलकंडी किती सत्तर रुपयाला चारर येत्यात पस्तीस रुपयाला पडते. नाही आणि जर मावाची म्हणलीस कनी तू मावाची चार ॲड केलीस तर किती थोडे सेम बर नाही गुलकड नाही
बोलत बघतोय थांब. दोन, तीन, चार. मावा आणि केशर आई शी रुपये दोन पडत मग ते पंचवीस रुपयाला एक पडते मावा चाळीस प पंचवीस रुपयाला नेत मग. ती मावा मावा कुल्फी मोठी आहे. तू आहेय ना मग तुझ्याकड ती ऍप आहे न्हव झोमॅटो काय.
हाय की.
मग तेज्याव सर्च मारकी लगेज येतय ब अस वरती.
तूच मागव जे काय मागणारयेस.
हम एक एकदाच एक मऊगाय चार चार खाऊ काय? चार चार हाय काय तुझ्या क ऍप आहे ना? म ॲप हाय ना तुझ्याकड बघ ना.
सुुरजा ती आली न्हव ती ऑ
अ तुझ्यात पण येणारच ग ऑफल ती.
येणार आहे माहित आहे खरं ते चार आहेत ना.
हा.
अरे मी काय म्हणालोय तू मागवलिच ते चार आहेत न्हव.
होय.
हा मग.
तुला किती पाहिजेल आहेत चारी पण घेणार आहेस?
चारी घेऊन काय करू दोनच हायती आमच्यात खाणारी आणि चार घेऊन काय करू म्हणून तर म्हणलो ना तू घेनार असलीस तर ते हाफ करतो.
तू मम्मी घेणारेस
पस्तीस रुपयाला दोन न्हव रे?
हा कुठली गुलकंद आणि मावा म्हणलीस तर म पन्नास रुपयला दोन. तू आग आग ऐक कि हॅलो हॅलो हॅलो ऐक. ॲप घे ते झोमॅटो उघड आणि तू सर्च मारून बघ साईज बघ ती कशी मोठी ती हाय काय बारकीे आहे आणि सांग मग.
हा आता कुठं फोन ठेवल्यावर बघतो.
हेडफोन लाव ना.
हेडफोन बाध झालय हेडफोन थाबं.
थांम. तेज्यातन ऐकू ईना झालय रे त्याला कटपट्ट्या लावलोय मी आता.
काय नकली काम करतीस सगळं.
काय करायचं बाबा.
हो गरीब लोक हाय ना तुम्ही.
काय करायचं चालवाय लागते.
अ हो हो हो.
थांम अ जरा जोडालोय हेडफोन. हा पण ह्यात क नी आवाज येईना झालाय. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो, आवाज यालाय की तुझा. हॅलो.
हॅलो. हे व्हालय ग माझा आवाज तुझ्या परतं जाईना झालाय. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
अरे ते बाद झालय ईना झालय त्यांच्यात आवाज. हॅलो
तुझा आवाज मला यालाय
हा तेच की ते हेडफोन बाद झालय ऐकू ईना त्यातनं.
हा तुझा आवाज मला यालता की. फक्त माझा आवाज तुला येईन झालता.
आता नंतर बघतो त्याला चिकटपट्टी तर लावलोय रे ते म्हणजे असं वायर हल्ली क नाय आवाज चाललाय.
कसला हाय ब्लूटूथ हाय काय आपल साध?
वायर हेच आय ब्लूटूज आय ब्लूटूज आय.
ब्ल्यूटूथ हाय ओय कंपनीच हाय काय लोकल आय?
लोकल.
किती रुपय बसलं?
लोकल आय लोकल ते फ्री मिळालेल रे. टायड फोल्ड वर. टाकला ओ, हा.
एवढं नकली.
काय ते?
एवढं नकली काय म्हणलं.
ते ह्यो नाहीेत का ती बाहेर ती बाहेर बसतात माहितीये काय रस्त्यावर
हा.
हम. ते रस्त्यावर बसलेले असत्यात कणी त्यांच्याकडन घेतले आपण एक नंबर मिळतय बघ.
हा तेच
मी त्यांच्याकडन घेतलेला काय? काय,
हा. हे प्रेमी आलेलं आहे ते.
हा मी त्यांच्याकडन घेतलेलो ब्लुटूथ वरण.
हा.
एक नंबर झालत.
चांगलं हाय.
चांगलं हाय की घुमवायल्यास. होय. ब्लूटूथ आहे. बारकी डबेतले नसते काय तसला हाय. बर्डस आहे. बोटवाल्यांचा आहे. म्हणजे कंपनी बोट म्हणून लिहिले आहे त्याच्यावर.
हा. तिथला घेतलेलास.
चांगल हाय. किती ला घेतलेलो तीनशे रुपयाला कायतर घेतलेलो.
हा हा.
हम तीनशे रुपयाला घेतलेलो.
हम्म.
चांगल होत.
काय ते?
चांगलं होत. त्याच्यामध्ये फिचर तेन देत्यात लय काय काय काय काय हाय.
व्हय. घ्यायच तर मग ते बोटच घेणार होतो रे. ते मी बर्ड्स काय घेणार नव्हतो सोड ते कप कानातन तेन पडलं तर कळणार पण नाही.
मग कुठल गळ्यात अडकवायचं ते.
हा किती रुपये सोळाशे. पंधराशे -सोळाशे पर्यंत आहे बघ ते पण असलं भारी घुमते आवाज तेन आणि टिकते पण काकांना घेतलय ते सेम.
हा गळ्यात अडवायचं काय तेे.
हम्म.
गळ्यात अडकवतात पण काय कर असते बग आपली. ती एकदम अस तर खाली पाहिजे असली की,
खाली पाहिजे.
दिवाळी आणि अ खाली पाहिजे. मजा असते माहित आहे का वायर ह. तेन प्रॉब्लेम करत्या. आता माझा आहे नाही ते काय व्हालतं माहित मधनं तुटालतं तुटलंय ते मधनं.
ह
माझ मी नवीन आणून नवीन घेतलं मग,
नाही हे पण असंच राहिले हेजी पण वरच आहे वायर. त्याला चिकटपट्टी लावलोय ते वायर हालाल्या म्हणून.
हम हम.
ते कणी वायर हालाल्या आणि हाललं कनी अ आवाज
ते खराब झाल्यावर हे खराब होतंय.
हम्म, म्हणून त्याला मी लावलेल. आणि पडून-पडून ते बाद झाले, सगळं निक कळून आलत ते त्याला जोळून बसवलयं आणि हाय असं.